हॅलो. हॅलो. हॅलो. आवो ताई मला झिरो मिनिट दाखवायली ना.
काय म्हटली?
तुम्हाला मी द टाकले हे गेले मगाशी म्हणले नव्हते का.
हा म्हणजे आता
मग तुम्हाला ते पंचावन्न से दाखवायला तेवढे जेवढे आहे तेवढेच.
हो का
तुम्हाला म्हटले ना पंचावन्न सेकंद दाखवायली पंचावन्न दाखवली मला.
अच्छा! काही प्रॉब्लेम आला तर मग एवढं बारा मिनिट बोलून सुद्धा ते दाखवत आहे का?
हो बारा मिनिटे बोलून सुद्धा पंचावन्न सेकंद दाखवायल.
मग तुझं कॅल्क्युलेशन करून बघ मग. झालं तुला अजून पण ऑप्शन आहे का कॉलचे?
हो आहे ना.
हो का होते कधी कधी मी तर एक दिवस पूर्ण बारा मिनिटं बोलली आपोआप माझा कॉल कट झाला पण मला झिरो झिरो सेकंड दाखवत होते मग ते तसाच सबमिट केला कॉल झिरो सेकंड
माझंही आता तस सबमिट झालं आणि तुम्हाला दाखवल तुम्हाला म्हटलं नाही का मी आता पंचान्वीस मिनिट सेकंड दाखवाले तुम्हाला तिच दाखवायल
हो मला बारा मिनिट पूर्ण बारा मिनिटाला कॉल कट झाला तुझा. ह
आणि मला पंचावन्न सेकंद दाखवले.
पण तसच झालं त्या दिवशी.
आधी गळा दुखायला त्यात माणूस बोलायला नाही पण पंचावन सेकंद द्यायले बघ गलत आहे हे.
हो बघावं लागेल. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. सांगाव लाग कस सांगा लागण
बघत होत ना पातायेत
ह तू काहीतरी बोलत होती तुझ्या बहिणीबद्दल आणि बहिणीच्या मुलीबद्दल सॉरी
हा ती तिने मला कॉल केला आणि मग त इतक्या वे हॉस्पिटलला काय करायल माम म्हण बाई पेशंट आहे इतकं रगच ना म्हणते पेशंट त्या पेशंटला म्हन नं म्हणते घरी जा म्हणून आणि तसं कशी म्हणू बाहि तथ बस झाला बाय पण मग त्याला एक सलाईन लावून घरी जाऊते म्हणज तला कश ल काळ ठेवत म्हणे जाय म खरी तू बी मी असतोच पेशंटला म्हटलं असते ना मला घरी जायच मी नाही लावत
ब
ह मला बज त स म्हनलं गेलं म्हणलं खूप बोलते
हम् आजकालचे लेकररचूप बोलतात माझीच बाई खूप बोलते बाबा मला व आहे ना च पण खूप पस
नत को
हो खूप जास्त बोलते ल ति ल बी तिच्या मामाकडे पिझ्झा आणला होता काल तिला खायचा होत आज हो का जमामा नि आला होा ि मावशीला वगैरे खाताना बघितलं ति ना मग तिनं नादच लावलं मला पण पाहिजे मला पण पाहिजे कॉल केला मामाला पाहिजे म्हणून प मामा ब ते कामात असेल
हा
मग तिच्या पप्पाने ज ऑर्डर करून दिला तिला
हा का
खूपने खाल्ला मी खातातो मला काही एवढा आवडला नाही मला म्हणते एवढा वेळ वाट बघत होते म्हण ते पिझ्झा कधी येते पिझ्झा कधी येते आलात तर अशी करायली का म्हणते
ह
मग वाट कशाला बघत होतीस नमती
कले बर असत
हो म्हणतो त म्हणज स्वयंपाक पिझ्झा खाल्ल्यावरच करतो पण आता खात नाही यायच म्हणते ते
हम
खूपच बोलतय बुवा हो तिला फट फटके दिले का अह परवाला आणि मेणबत्तीचा चटका दिला आता ती मेणबत्तीचा चटका काय एवढा बसला नाही तिला म्हणजे तिनेच घेतला. ते वरती ते असं आल्यासारखं येते ना व्हाईट कलरचं ते मजा वाटते तिला काढायलां.
हा हा
प्रकाश भट पुढे केला तेव्हा शांत राहिली एकदम मार् त्यांनी खूपच अशी लपून राहते असं वाटते कितीकच घाबरते का मला नंत तर मला म्हणते तू मला वेणतीचा चटका दिला ना ते मला काहीच नाही लागला म्हणत म्हटलं माझ हो माझी इस्सा देतो म्हटलं तुला माझी तर काहीच लागला दिल्यावर तुला समजते म्हणजे
हो हो
मग आता मी चिड बसते रडू नको म्हटलं तर, थांबते रडवाय रडायची. हम्म हम्म. हो आणि तिथून अर्ध्या तासानी जशाचं तशी
हा मगा पेक्षा रडली हो
हम्म तिजी दुसरी छवीच आहे ते, म्हणतो ना आपण सावली सेम तीच फरक नाही त्या दोघींमध्ये, तिचही तोंड खूपच चालतंय आण हिचही तोंड खूपच चालतंय.
नाही बाय मीन माझी बाय तशीच आहे हम्म हा तुमची बहीण बी होती का? मी माझ्या ताई पशीच होते. ती माझी मी जशी वागायची तशीच ती बी वागायची, माझी ताय म्हणे ही तर जात ही जाते वाटते म्हणे पण हिजी छबी सोडून जाते वाटते, ही तुमच्या सारखेच म्हणेन. अशीच म्हणायची.
ते शिकतात ना आजकालच लेकर याच त्याच बघून मग तर ती जास्त आहे तिची तिची वादे बी भरपूर होत होते.
हा.
पण ती गेली तेव्हा तिला सुरुवातीला करमलं पण नाही.
हो हो.
आता पण त्या दोघीच चालूचं राहत. ती म्हणते ताई बघना आणि ती म्हणते अह मम्मी बघना.
माझी ताई मध्येच म्हणते माहीत आहे का, म्हणते हो ती ती लय बाई तू तिलाच मारायचे कधी कधी म्हणायची. तू मोठी आहेस बाई माऊ मा लहान आहे. तू समजदार मुलगा आहे, हा ती समजदार नाही माझ्या मागे लागु नको.
का
असं.
अह चिडत असल मग जास्त काय करणार आहे ती कधी तू ऐकत नशील ती पण ऐकत नाय.
तिलाच म्हणायची बाई ती लहान आहे. त्यातन माझे भाऊजी बि कधी कधी त्यातलं हे लेकरू कोणता आहे लहान समजतच नाही म्हणे, तिच्यात नि हिच्यात तुझ्यात नि हिच्यात फरक आहे की नाही. हाय तर मग मी मोठी आहे ना, तुमची हितभर नाही तेवढी बोलतेय म्हणायचं. माझी भाऊजी म्हणायचे जाऊदे तिला माफ कर.
मग तू खूपच भारी होती बॉस, सेम मग माझी बहीण तशीच होती.
अह ह
एवढा जिव चिडत होती कधी कधी त्या दोघींचा वा बघू ती मोठी असल्यामुळे तिला तर काय मारता येत नव
मग लहान माई ताई सारखंच ते बोलायलं माई ताई तेचं करायची. हॅलो. हॅलो
हा आवाज येतय आहे. ना
हा. हा. या. मला आपकडला
काय बनवलं होत तुझ्याकडे जेवणांत?
काय बनवलं की ताय? मी जेवले नाय ओ अजून.
का बरं
आज दिवसभर जेवले नव्हते हॉस हॉस्पिटलला.
हा हा.
म ्युटी जाऊन त्या. पेशल न त्याच्या आणि मग आता. हे केलं. अ त्यानंतर तर आल्याल्या मला खूप भूक लागली होती. बयानेक सात सात सवा सात काहीतरी झाले होते. म
ह
ड्युटी होन खूप परेशान झाले. मला आल्या आल्या भूक लागली होती. आलयावर जेवले.
ह
थोडी चहान बिस्किट खाल्ले. टांग. टाकून टाकून आता काय बनवलं. ज्या वेळेला बो लावूनत त मला पण गेले नाही.
अच्छा जेवण मिलेत का मग बाकी त्यांचे
बाकी त्यांची झाली. जेवत्याला ज.
हो.
वातावरण खराब आहे. त्यांना हातपाय बी दुखायला लागले. बॉडी पेन व्हायला सगळं. मला इतक्या म्हणजे. खूपच बेकार आहे. ते सगळ्या स्टाफच बीमार असत. सारखं हे आम झा. झा.
वाऱ्यालाच चालवाय जास्त आता तर वगैरे ना त्याच्याच. चालू सगळी, कडे तेच आहे.
होन.
ते वातावरणामुळे होतय. आता काही दिवस एवढं ऊन होतं. ना खूपच जास्त. आणि आता दोन दिवसापासून पाऊस चालू आहे. इकडे आज खूप पाऊस झाला.
हम्म. हम्म
वातावरणामुळे होते.
हम्म ते कस होत. हे. माझे कॉल कमी झाले. नाही बावीस पैकी तर बावीस कॉल दाखवायला पण बावीस पैकी पंधरामध्ये एक शहाऐंशी मिनिट कंमप्लीट व्हायचं. बावीस कॉल घेतले. बावीस कॉल मध्ये बी माझे पाच. चार हो चार कॉल.
होते. कमप्लेट होते कधी कधी तसं माझं पण तेच झालं. म्हणून बोलले ना मी ते जेवढे आहात. कम्प्लीट करून घेत तीस त काहीरी येत.
तेवढे झाले मग आता तुम्हाला. बोलले ना मी त्याला रून सगळे कं्प्लीट झाले. बघा
तसका
तस नाही येऊ.
तीस कॉल कम्प्लीट हो दे ना मग काय हरकत तीस तर आहे. वागे तसे तर माझे पण झाले. बहुतेक मिनटच वगैरे नाही. असं मला वाटते. वाढू देना काय फरक पडतो पैसे पण वाढत आहे. ना
हो
माझे तशता अच्छा अच्छाला पण दाखवत नाही एका प्रोसेसमध्ये
हो प्रोसेसमध्ये आहे.
हा येतील मग उद्याला येतील. कि तुला.
हो का माझे. अठरा तारखेला मी केलं होतं. बघा
अच्छा अच्छा नाही. लो घुधन लाग मंगळवार आणि शनिवार समथिंग अस काहीतरी आहे. त्या पेमेंटच
अच्छा्, अच्छा.
माझे आले शनिवारी. बऱ्याच जणांचे आले शनिवारी. ग्रुप वरती आहे ना.
अ ह. मी काय वाचल नाही. मला काय टाईम - - ह. ग्रुप वरला मी काय वाचलं नाही. मला टाइम नाही भेटला. तुमचे सेकंड बघा मला अक्युरेट दाखवत आहेत. नऊ दहा असे.
हो.
हम्. माझीच नाही दाखवलीस.
मला पण दाखवत होते ना तुझे मग. नाही काही प्रॉब्लेम नाही तसा. अं.
तुम्हाला तुमची दाखवली का?
हो. मला माझं दाखवतयं. दहा मिनिट काहीतरी दोन मिनिट. दहा मिनिट दोन सेकंद. नाही. तेरा झालेत आता. हा तेरा चौदा झाले.
मला तसं नाही ना. मला पंचावन्न वर आटकलं, ते पंचावन्नवरच अटकलं.
हो ते कधी कधी तेच म्हटलं मी कार्यामध्ये असंच दुसऱ्या मॅडम सोबत बोलत होती. तेव्हा त्यांच्यासोबत पूर्ण कॉल कंम्प्लिट झाला म्हणून बोलीन तुला मी आता
ह, हा, हो, हो.
मला बारा मिनिटाचा झिरो सेकंड दाखवला. सबमिट झाला तो कॉल फायनल.
मला पण कोण करत तसच म्हणे.
हम्म आणि काही कॉल मी असे केलेत ना आता माझ कसं होत तर मी जर आता समज तुझा नंबर डॉइ डाईल करून ठेवला. आणि तू रिसिव्ह केला म्हणून मी दुसरा डाईल केला. तर तुझा- - प तुझा कॉल सबमिट होऊन जातेय आपोआप.
हा. सबमिट होते आणि झिरो सेकंड दाखवते.
झिरो सेकंड दाखवते. माझे प्लस
हा आता तुम्हाला म्हणलं ना कि ह ह माझेही गेले. तुम्हाला म्हणलं ना कय तर काय ग ते की मी तूजा कॉलच आला नाही मला
हू.
तर तेव्हा माझं सबमिट झालं
अच्छा. ते बहुतेक ते काहीतरी प्रॉब्लेम असल मग ते दुसरा कॉल पण लागत नाही आपण एकामागे एक दोन नंबर पण डाईल करू शकत नाही, ते डाईल. केला की झिरो मिनिटातच जाते, माझे त्यामुळे जास्त कॉल तसेच गेले.
हो माझे झिरो मिनिटातच गेली. त्यामुळेच कॉलच गेलं. दुसरं काहीच नाही.
हू पण ते काय पंचवीसच आहे मला सध्या.
हा मला पंचवीस आहे. तुम्हाला आता केल तर ते बाईस सोपवल होत मला. बावीस का तेवीस काहीतरी, हूं.
माझं बहुतेक हा तेवीसच आहे
पण त्यातले चार कॉल तर माझे जीरो